हॅलो हा! काय म्हणतय हा हा येतो येतोय तुम्हाला येतोय
अ थोडासा कटव व्हायला लागलाय आवाज तुमचा.
अच्छा आता येतोय का?
हा आता येतोय आवाज व्यवस्थित हा. हॅलो बोला आता येतोय आवाज.
हा हा ह कायता आपण.. तुम्हाला कोणता सण आवडतो तुमच्या मध्ये असा कोणता आवडता आहे. सण उत्सव जेच्या तुम्हाला तुम्हाला खुप चांग
मला दसरा आवडतो खूप.
अच्छा अच्छा तर काय कारण आहे त्याचं? अच्छा अच्छा
म्हणजे कस आपण दसरा हा सण मुळात असतो नऊ दिवसाचा आणि हा सण आपल्या स्त्री सन्मानाचा आहे सण स्त्री जाग गृतीचा सण आहे नारी शक्ती नशक्तीची पूजा होते ह्या सणामध्ये आपल्याला.. आणि देवीचा आरास करायला मिळते देवीचे नऊ रूपांचं दर्शन होतय आपल्याला.
हा हा हा.
आणि वेगवेगळे त्याची जी दंतकथा आहेत. हा जसं आपण जिथं आरास करू ना जिथं देवी वगैरे बसवलेले असतात तिथं म्हणजे आम च्या इथं नॉर्मली गावामध्ये कस असतंय देवीच्या रोज एका रूपामध्ये पूजा ज्या केली जाते त्यातून आजच्या स्त्री शक्तीचा स्त्रियांचा सन्मान केला जातोय नऊ दिवस पूर्ण. आणि त्यांची पूर्ण देवीची दंतकथा रुची सांगत असतात ते वेगळी वेगळी. त्या त्या रूपाची म्हणजे हे रूप किंवा दुर्गा मात ता चं रूप पार्वतीच त्यांनी हा का घेतले त्याच महत् त्व पूर्ण सांगतात ते.
अच्छा
खूप म्हणजे खूप आवडतो लहान मुलीपासून म्हणजे अ आपल्या म्हणजे लहान मुलींच कन्याचं रूप असतय तिथून एक स्त्रीपर्यंत हा एक स्त्रियाचा कसा प्रवास अस त्याच छान उदाहरण देतात दसऱ्यामध्ये.
अच्छा म्हणजे देवी मातेच पूजा केली जाते नऊ दिवसामध्ये हा
नऊ दिवसाचं देवीच पूजन केले जातय.
हा आणि ते खूप उ उत्साहाने केलं जात आणि सांगायचं तर तिकडे उत्तर भारतामध्ये कोलकाता वगैरे त्या ठिकाणी पण खूप मोठ्या पद्धतीने साजरा केला. जातो ना नवरात्रीच हा नवरात्रीच म्हणतात ना?
जातो. हा नवरात्री. नवरात्री मध्ये नऊ दिवस हा दसरामध्ये
अच्छा अच्छा
इथ जास्त महत्व आहे. कोलकता आणि त्याच्यानं आप महाष्ट्रामधे प्रत्येक मं हा प्रत्येक मंदिरामध्ये देवीचं गोंधळ जागरण ठेवलेलं असतंय. परत ते का ठेवतात कशासाठी ठेव हे सगळ सांगित सांगतात सांगतात सुद्धा ते म्हणजे कीर्तन त्यांच व्याख्या
हा कीर्तनामध्ये व्याख्यानामध्ये हा ते महत्व सांगितलं जातं.
त्याचे महत्त्व सांगतात ते आणि त्यावेेळेच वातावरण कसं म्हणजे ह
हा चांगलं असत.
छान असते.
हा माझ्या आवडीच जर सण म्हणायला झालं तर दिवाळी. हा सगळ्यात मोठा सण मान जातो. तो मला आवडतो कारण तो आपण एक पाच दिवस साजरा करतो आणि पाच दिवसामध्ये कसं वेग प्रत्येक दिवसाच एक वेगवेगळं महत्व आहे त्या ह्याच्यामध्ये दिवाळीच्या ह्याच्यामध्ये
होय होय म्हणजे दिवाळीच्या आपण धनत्रयोदोशी पासून
हा धनत्रयदिशी आपण सुरुवात करतो पण खरी सुरुवात अदोगरचं झालेली असते.. पंधरा वीस दिवस किंवा एक महिना अदोगरच अ घरसफाई करण्यापासून परत अ अ मिठाई तयार करण्या पासून आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ना आपण मिठाई विकत आणत नाही आपण मिठाई घरात बनवतो.
घरी बनवतो होय हो.
हा आणि तुम्ही बघा दुसरीकडे बघाल ना भारतामध्ये तिथे पण मिठाई घरात बनवतात. पण थोडी का होईना, तिथं विकत आणली जाते दिवाळीला दिवाळी पूर्ण भारतामध्ये का पूर्ण ह्याच्यामध्ये पण साजरा केला जातो जिथे आपली लोकं आहेत तिकडे सगळीकडे अ ह्याच्यामध्ये पूर्ण जगात.
पूर्ण भारतामध्ये आणि भारता हा भारताबाहेर राहिलेली लोक सुद्धा साजरीे करतात.
आपण कस आपण पाच दिवस करतो. आपल्याकडे जास्त मोठा अ एक मुख्य सण म्हणून ह्याच्याकडे बघितले जाते आणि आपण मोठ्या प्रमाणात हा साजरा करतो, आपण तधनत्रयोदशी करतो लक्ष्मीपूजन पाडवा वगैरे आणि भाऊबीज असं आपण सगळं हे करतो. हा साजरा करतो, आपण आणि दुस दुसरीकडे कस अ एकच दिवसाच अ असं त्यांचा उत्सव अ लक्ष्मी पूजनाचा सगळीकडे लक्ष्मीची पूजा केली जाते पूर्ण भारतामध्ये. पण याचा आपण एक एक हा आणि एक परंपरा आहे ते आपण ती सगळीकडे जपली जाते ती कोणती? तर झाडूचे पूजन करणे. आता आम्ही तिकडे होतो ना राहायला अ हा हा मनापासून अजूनही जपतात म्हणजे ती परंपरा अजून चालत आली आहे आणि अजून ती सगळेजण त्याच अ काय म्हणतात? तर मान ठेवतात आणि करतात हा पालन करतात ह.
म्हणजे कसं अगदी खेडेगावापासून ते शहरापर्यंत
पर्यंत
सगळे सगळे लोकं शक् महाराष्ट्रामध्ये तरी खूप
मला हा महाराष्ट्राच खूप हो आणि सगळीकडे तुम्ही तिकडे जरी गेलात ना उत्तर भारतामध्ये दिल्लीच्या तिकडच्या तिकडे तिकड सुद्धा दरवेळी झाडूची पूजा केली जाते. आणि आजही केली जाते, म्हणजे प्रत्येक दिवाळीला केली जाते पूजा.
दिवाळी सण कसं सगळी पूर्ण भारतामध्ये साजरं होत ना आणि वातावरण खूप छान असतं त्या वेळेचं. आणि त्यातले त्यात म्हणजे लहान मुलांच लहान मुलांना कसं फटाके रोषणाई कपडे
हा आणि हा दिवे लावली जातात पूर्ण म्हणजे आपल्या घरामध्ये दारामध्ये रांगोळी काढली जाते, रांगोळीच पण खूप मोठं महत्त्व आहे या सणामध्ये सणामध्ये काय आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि उ तुम्हांला दक्षिण भारतामध्ये पण दिसेल तिथली पण लोकं रांगोळी काढतात. तिथल्या पण स्त्रिया रांगोळी काढण्यामध्ये पण खूप हे असतात हो काय म्हणायचं अ तर त्यांना पण त्याची आवड असते रांगोळी काढायची तसं आपल्याला असते ना महाराष्ट्रातल्या स्त्रियांना तशी तिकडे पण असते त्यांना पण असते रोज रांगोळळी काढणे सडा टाकणे वगैरे म्हणतात ना हा हा छान वाटते हा आणि त्यावेेळेस दिवे लावली जातात.
कंदील आणतो बघा ते
हा हा हा.
छोटे आ आकाशकंदीलन घर सजवणं मोठं आकाशकंदील लावायचं.
बरं. तुम्ही कसं करता साजरा दिवाळी.
हो आमच्या अशीच म्हणजे आधी घर पूर्ण स्वच्छ करायचं. मग त्याच्यानंतर मग मिठाई करायला घ्यायची आधी घर वगैरे सगळं स्वच्छ झाल्यानंतर हा आम्ही पण मीठ ई पूर्ण जी लागेल ना ती घरीच बनव
सगळ घरीच बनवतात हा.
सगळी घरीच बनवतो विकत वगैरे असं काहीच नाही आणत. आणि ते जे हा फराळासाठी जे लागते ना ते सगळं फरा फराळा ची मिठाई घरी बनवतो. आणि मग रोजच दारांमध्ये अ तुळशी समोर रांगोळी काढणे दारात रांगोळी काढायची घरात ते छोटे आकाशकंदील, मोठा आकाशकंदील लावून म्हणजे घर दार पूर्ण सजवायचं. फुलांचे ते तोरण असतात, ना नवीन असं ते फुलांच्या ते तोरण रोजचे रोज
ते बांधले जातात हा, अच्छा. म्हणजे जोपर्यंत दिवाळी आहे, तोपर्यंत तोरण बांधायच.
होय होय दार पूर्ण असं म्हणजे असं सजलेलं छान वातावरण राहतय असं सजवून वगैरे वगैरे घर आपलं दार सगळं.
संगळीकडे प्रकाशच प्रकाश असतो हा आम्ही असंच करतो. आम्ही पण अ बाहेर लाईटच्या माळा वगैरे करतो. आकाशकंदील लाव लावतो. परत दिवे वगैरे लावले जातात. दिवे पाच पाच दहा दिवस तरी आम्ही देवे लावतच असते. कारण सुरुवातच असते. दोन तीन दिवस दिवे लावायचे. रोजच आणि रांगोळ वगैरे काढणे. आणि मिठाई पण मी घरीच बनव ते समजा काही एखादा पदार्थ करायला जर वेळ नाही भेटला मग थोडाफार अ आम्ही बाजारातून विकत आणतो, कारण पूजेसाठी तो ठेवला जातो. ना म्हणून क तेवढा वेळ नाही भेटला तर मग ते छोट्या प्रमाणात होईना विकत घेऊन यायचा. आणि पूजे सगळी ठेवला जातो प्रसादामध्ये मग तो. बाकीच जेवढं जमल तेवढं मी घरीच बनवते. आणि दुसर म्हणजे प्रसाद जो असतो तो आपण कसं बनवलेली मिठाई आपण दुसऱ्यांना देतो पण. अ म्हणजे हा ते घरी जाणे पाहुण्यांच्या अन त्यांना देणे. आपली मिठाई त्यांनी त्यांची मिठाई आपल्याला देतात ह ह. हा हा त्याना शुभेच्छा देने. हे सगळीकडे कस आनंदी आनंदचं वातावरण असतंय.
आणि दिवाळी कस हा आपण म्हणजे आपल्या जे आपले नातेवाईक वगैरे असतात. हा भेटीघाटीचा सण असल्यासारखा असतोय.
हा तेच ना आणि आपलेच अ
हम्म.
हो हे सगळीकडे सगळी कडेच आनंदाचं वातावरण असत दीप बसून. वातावरण असते. आणि मुलांना पण पटाखे वगैरे वाजवायला आवडतेत ना पटाखे वगैरे आम्ही घेऊन देते पण जास्त मात्रामध्ये नाही ग हा
अ ते काय म्हणतात? ते असं फुरफुर बाज्या वगैरे असं उडवतात.
हा हा हा हा. लहान ते आम्ही मी तेच तेच घेऊन देते जास्त असे मोठे फटाके वगैरे नाई वाजवली पा कारण कसं त्यांना ध्वनी प्रदूषण होत राहत ना, त्यामुळे तसलेवाले काही जादा पटाक हे वाजवायला नाही बघत आम्ही छोटे छोटे द्यायचं.
हा छोटे छोटे असे वाजवले की, छान वाटत ते.
ठीहाय म आपण नंतर बोलू? ओके ओके. ठीकये.